हॅलो!
हा बोल.
गोल
लाईट आहे का?
आली आता एवढ्यात.
हम्म आ?
तुझ नाही?
आल. आले ना.
आले का? हम् हम हम्. जरी आता चाल-
हा?
इथ बी आत्ताच आले. तू जेवण करणारेस का?
जेवायला कायये?
पोळी भाजी खाणारेस का? काय म्हणजे इथ काय पाच पकवान नाही केले मी. दोडक्याची भाजी. दोडक्याची भाजी, चपाती-
हम् हम हम.
काय ग?
भाजी कशाची ए?
भात. लोकांचं लग्नं आहे बाई आता.
हम्मं. चांगलंय.
वयामांनाने. आं?
कसं कायं?
हं. कायं अगं डोक्यांतचं रहातं नाही काही. कायं झालंय कायं की? बाई कां कळनाहीचं मला तरं डोकंच नाहीं चालंत माझं.
हम्मं. अक्काकडं जाणारं आहेस की नाहीं?
आकाकडं जायचंय नां, मजा वाटतें कायं करते? लयं बंधन असतें त्यांच्यामुळे तुम्हांला म्हणते शिका. अभ्यास करा.
हम्म.
आता मला वाटतंय पप्पां जर नाहीं आलें- लग्नांला, मी शनिवांरी जाणारं आहे. आले म्हणून असं करणारं.
पप्पांला विचारायचं मगं?
आता शुक्रवारी विचारिन ना.
हं.
येतील मला वाटतेय पप्पां बहुतेक.
कसं कायं?
असं वाटतंय. नाहीं आलं तरी चांगलंय नां आलं तरी चांगलंय. काही विषय नाहीं.
दादा अन मी जाऊ मगं नाहीं आलें तरं.
हां.
आहे कां नाहीं?
हो नां.
दादूला घेऊन जाईनं मगं. दादूला घेऊन जाईनं नां.
जा ना.
जांना तेवढा डब्बा देऊन येना. दिदी. कायं म्हणती. झरपट कायं आणली.
कायं नाहीं दादू आहे कायं.
हम्मं हम्मं दादूच लयं अवघड कामं आहे. त्यांला म्हणला तेवढा डब्बा देऊन ये तिथं झोपलांच आहे तिथं नुस्तं.
एडा आहे कां ग दांदां.
कायं ऐकतं नाहीं नं कांहीं नाहीं आण म्हणतो पोट दुखतंय म्हणून आलाय शाळेतूंन. काहीतरी यांचा होमवर्क राहिलांय कायं कि म्हणून आलांय बघं शाळेतुन.
हां
होते पवारसरचां पवारसर लयं मारतेतं नां. हम्मं
हां.
आता पप्पांला म्हणणांर आहे इथून पुठं फोन कररीत जाऊ नका मी त्यांच्या मोबाईल आहेणां उचलेलं.
हां
हो मी म्हणणांर ते बघा मी नाहीं येतं बघून यायला.
तसं हं
मला कायं वाटतं आल्यांवर थोड्या हातभार लावीन मला कामं करूं लागेल थोडंसं. तो नुसंत मोबाईल बघतं बसतो.
हं कामंच नाहीत त्यांला कांहीं कायं करूं.
त्यांणता येतोय ना ग एका एका माणसाला एओढं करायचं म्हणलं. एकदा एवढं मोठे कपडे घेतलेत सकाळी.
हम्म.
का बसून काम करायचं आता नुसता्या सुठून पडायला लागते का.
ह ना.
सगळं चेक तिला करायचं म्हणलं. मानसिकता तरी राहातिका का सर करा करून सर करायची.
आता काय करायल?
आता काय पोळ्या करायला लागली भाजी झाली आता. हम्म
हम्म चांगलं आहे ना.
काय जुडव मध्ये ड्रेस होते ग चांगले नव्हते हे कालचा ड्रेस कसला भारी. तसच आहे ना त्या टाईप मध्येच आहे..
थोडा त्याच्या झालीच
हम्म थोडा काय सगळं दिसायला लागलाय मला. तस स् होत त. कशाला त्याला नऊशे रुपये घालायचे. याचा कपडा पण चांगला आहे तिला इतर पटीने. घालून पाहिलंस का. घल झााल नाही पाहिला.
घालून बघते ना तर आंघोळ ते करते थोड्या वेळाने बघते घालून.
घालून बघायचं ना मग.
हम्म बघायचंय ना मग.
घालून बघ ना. ह
बघत ना.
आलेवर देेतनग ना हा आलवरेत जा.
काय म्हणतोय.
चाळीस रुपय दे. हं,
चाळीस कसं.
तस रुपये मणतय कररोना ते. ते सहा नंबर वीस रुपये हा आणि हे तिकडं ऑफिसला. वीस बवीस अ म गीन तिनकला मंग कायन इ देणार मी.
ह ह
सहा नंबर. सहा नंबर.
बोल ना काय म्हणतेय.
चालय. ते सहान मग आ
तू रेंज मध नाहीस का.
हा अ,
रेंज मध्ये नाहीस तू.
होै ना. उल्टर नटवर्कमध्ये बसले आता मी.
हा हा, आता येत नव्हता आवाज मगशी म्हणून म्हणलं मी.
हं पाठ घासायला येशीन का. किती दिवस झालेय तिजनसा.
येते ना.
कधी येती.
आंघोळ करतो ना तू आहे ते मी. हम् हम्म.
खरंच तुझ्या याच्या बसाव मानसाने. लग्न लागलं एखाद्याचं.
हम्म हम्म लावू ना आपण.
हम.
आ.
अश्विनीला म्हणलं कस का तोंड येतंय तुझं अश्विनीला म्हणलं तोंडस काय येतंय तुझं. गावाकड गेलास. तोंड येतय म्हणलं काहीतर कोलगेट मध्ये प्रॉब्लेम हे कोणत वापरत. परते मा पतंजलीच वापरते म्हटलं गावाकड कोणतही. ते म्हणजे तुमच्याकडें हाय तसलं मग म्हणलं कमी नाही तोंड येणार तुझं. कोलगेट जमत नाही म्हणलं तुला दुसरं वत ऐकू कझ. जात ते घेऊन जा म्हणला नाही म्हणले आता तसंच करावं लागणार आहे जातानी घेऊन जावं लागल
हा
हम्म ज जमलं किती त्रास होतोय तिला मननाचा तोंडात बरताय ना ते होताय ना
हा तसज होतय
तुम्ही पाठी माग चेंज केलत का कोलगेट त्याच्यामुळे जालत
मी
ती म्हण तिने माफरलं होत म्हण माझ
ते नाहीये बाबा
म्हणजे माहिती
मी तिचा नाही वापरलं कधीच
तू म्हणली ना पाठीमागं वापरलं होतं
अ माझं ते वरच कोलगेट संपलं छोट तर मी आता ब्रशन ते खालीच करते कुठवर ती करते
हा एखाद वेळेस वापरला असत एका टाइमला
अग नाही ग शपथ नाही वापरलं मी कधीच नाही
मध्ये मध्ये नव्हतं ना आपलं खाली पण
अगं नाही तेव्हा पण नाही वापरलं मी तिचं
हा ते कस म्हणल मग एका दिवस वापर वापरलं होतं जिज्ञासा
अग नाही ग
झालं असल ग एखाद वेळेस
अग नाही म्हणत तुला विश्वास नाही बाबा
हो बरं अंघोळ करशात तेव्हा
तेव्हा मी कधीच वाफरलं नाही याचं कोलगेट आणी तिचं कोलगेट मला ते अ ती ठेवतीच असं ते वापरूवी वाटत नाही
हम्म कस ठेव ती उघडं ठेवती का
ते पूर्ण तिथं साबण कानून बाणू लागलेलं असतं ते पूर्ण ते पाण्यात पडलेलं असतं नेहमी मी वापरत तिचं कोलगेट
असं का लय निर्माळ निर्माळ काय म्हणले लय निर्माण स्वतःच रूम बी आवरत नाही कोही नीट ब ठेव यत नाही
हा निर्माल निर्मल वस्तु व्यवस्थित ठेवायला पाहिजे ना स्वतःचे रूम कपडे बाथरूम घासलच नसल तुम्ही हे का नाही
हा हा
आल्यापासून अवघडे तसच आघोळया करायच्या
मी कुड करते वरती
तू खालीच करते
हम्मम्
कध करते तू खाली मला तू दिसली पण नाही आंघोळ क
बघितलं. करते की.
आठ दिवसातून एकदा.
नाही. टायमाच टायमाला करते.
कसलं काय मनती करती. काय नाही करत. आरेकर बाई न त्या, गेल्या बाय खुरपायला.
गेल्या का? मोणालीसा.
मोणालीसाला काम लावल्याशिवाय, त्यांनला शांतता वाटत नाही.
लयच आवघडय ऑ त्या सासु - सुनांच.
व्हय, लय अवघडे.
तुझ्या सूनाला बी, असच करशीन.
नाही बाबा मी कशाला करू असं? काय गरज पडली माला करायची? काय बी करा.
हम्म.
काय करायचंय? तिच्या खाण्याला राखण न तिच्या पिण्याला राखण म्हणल्यावर, ती कामुन नाही याड्यावाणी करायची.
हा, येडावनी. काहीतरी आपलं.
हा. कायबी करून नसतं जमत.
थोडं, ऐकाव बी लागतं.
हम्म. कसंय, तिला कळत नाही. एवढं नॉलेज नाही.
काये तर.
आता काल कशी? तिला नुसत मी, थोडंस तिला ही केलं. म्हणलं, लय मोनालीसा काम करती. दनादनाच काम करायला लागली.
ह, मग तसच असतं. गोड बोलून करून घ्यायचं.
कळत नाही, आजकालच्या हॅनला.
आयडेन करून घ्यायचे. आयडे.
आजकालच्या ह्यानला वाटतं की, जसं आपल्या काळात हो तसंच.
हम्म, तसाच सासरवास करून- करून घेवा. तसं नसतय.
काहे तर.
प्रेमान, दुनिया झुकती.
हा.
कसं असत कि, तिद.
हम्म.
प्यारसे दुनिया झुकती है.
आं.
हं.